काय चाललय?
काय नाय. चाललंय कीआपली काम घरातली, रिकाम टेक. तकडे आपण आहोत ना. बिनपघारी फुल अधिकारी माणसं आहोत की आपण.
मग काही एवढं शिक्षण घेऊन काय उपयोगच नाहीना ग.
नाहीतर काय ग? शिक्षणाचं महत्त्व, त्यावेळी पूर्वीच्या काळात होतं, म्हणतात ना म्हणजे माझ्या बाब वडील माझे जेव्हा होते, तेव्हा ते सांगायचेज्ञ. की आमच्या वेळी दहावी होणं पण म्हणजे खूप मोठ. असायच मट्रिक,, लगेच अस नोकरीच्यावढ. संध्या असायच्या पण तेव्हा शिकत कोण नव्हतं.
हो, बरोबर, माझे बाबा पण सेम असंच बोलतात, म्हणजे त्या वेळेला त्यांनी त्यांच्या काळामध्ये सातवीच केलेली होती तर तीन म्हणजे ठिकाणाहून त्यांना मुख्याध्यापकाची डायरेक्ट ऑफर आली. आणि आपण तर एवढं. मी तर एम एस सी केलंय गणितमध्ये काहीच उपयोग नाहीे म्हणजे णे हा तुझं काय शिक्षण झालंय.
मी बॅफ केलं म्हणजे स्पेशलायजेशन केलं अकाउंटिंग फायनान्समध्येध्ये म्हणजे मी करत होती काम हो म्हणजे मी केलंय म्हणजे काम केलंय लग्ना अगोदर पण लग्नानंतर काय म्हणजे? अगं इथे नोकरीच नाहीये,, म्हणजेी मी जिथे आता राहते ना, मग तिथे आहेऽ अकाउंटंसाठी नोकरी,, पण जे अ पगार देतात ना,, तो खूपच कमी देतात. मग आता साडेआठ तास हलवायचे. आणि पगार कमी मग नाही परवडत.
माझं पण तसच झालंय बघ, आता माझं झालेलं आहे शिक्षण एम एस सी मॅथ्समध्ये आणि मग, मला जास्त करून ऑफर अ, शाळेवरती, किंवा कॉलेज वरती, आणि सुरुवातीला म्हणजे आता कस झालंय? कि अऽ अनुभव आहे का विचारतात,, आता मला एकतर अनुभव नाहीे,, सुरुवातीलाज्ञऽ दहा हजार पण कोणी द्यायला तयार होत नाही ग, आणि कुठं जायचं म्हटल. आता जवळपास तर कुठं कॉलेज नसत, आणि दूरच्याला जायचं म्हटलं तर दहा हजार येण्या जाण्य सुद्धा पुरत नाही अग.
मग काय? मग ते जॉब करण्यात मतलबच नाही ना काय त्या नोकरीचा.
तेच ना मग आपले आठ, दहा तास वाया घालवायचे एवढे,, तिथे द्यायचे, त्यांना, आणि हातात काहीच नाही, मग काय उपयोग ना, अशा नोकऱ्या करून. नाही ग, सगळीकडे तेच झालंय ग. सगळीकडे तेच झालंय ग, म्हणजे शिऽ शिक्षणाच ना, असं झालंय, बाजार भरलाय नुसताज्ञऽ किती पण शिक्षण घेऊन आजकाल काहीच उपयोग नाहीये, फक्त. अ स्किल्स ला महत्त्व आहे असं झालंय.
हा, आणि मी म्हणजे कस झालंय? कि स्पर्धा खूप झाली आहे ग,, म्हणजे लोकांनी काय केले? अ इंजिनिअरिंग तर इंजिनिअरिंगच लोक शिकलेले आहेत, त्यामुळे म्हणजे बोलतात नाऽ अ, विद्यार्थी जास्त आहेत, आणि त्याच्या समोर त्यांच्या नोकऱ्या ज्या आहेतऽ त्याची जी, हे आहे ती कमी आहे, जागा कमी आहेत. त्यामुळे बघ, आता कितीतरी बघतो एमबीबीएस असू दे, फार्मसी केलेले असं कितीतरी मुलं घरात बसून आहेत कारण की नोकऱ्याच नाहीयेत. आणि दिवसेंदिवस हे बेरोजगारी तर एवढं वाढत चाललंय.
हो बरोबर आहे आणि अग अध आधी ना म्हणजे इंजिनियर आहे म्हणजे घरात एक इंजिनियर आहे म्हणजे असं समजायचे की, ते सुशिक्षित आहे हा परिवार की यांच्याकडे इंजिनियर आहे असं समजायचे. आणि आता तर इंजिनियर घरोघरी पडलेले आहेत त्यांना कोणीच विच विचारत नाहीये दहा हजाराला पण महाग झालेत.
हो आणि मेन कस झालं आता आता म्हणजे वयोमर्यादा जी आहे. त्याच्यावरती पण झाले कारण की जर तुमचं वय पंचेचाळीस च्या वर असेल ना तर तुम्हाला कुठच नोकरीची संधी भेटत नाही. म्हणजे पूर्वी कसं असायचं कारण की माझे वडील गव्हर्नमेंट मध ते होते अ मुंबईला तर त्यांना अ म्हणजे त्यांचं कसं होतं म्हणजे ते मला सांगायचे नेहमी की बघ माझं आता मी सत्तावन्न वर्षात रिटायर झालो ना. की मी बँकेमध्ये म्हणजे अ अधिकारी म्हणून मी बँकेत काम करू शकतो. किंवा म्हणजे गव्हर्नमेंट मध्ये जी लोक असतात, सरकारी नोकरीमध्येऽ त्यांना कशी एक त्यांचा कोटा असतो, की ते लोक कुठेही काम करू शकतातऽ म्हणजे त्यांचं वय सत्तावन झालं तरी त्यांना कामाची संधी भेटत होती, पण आता तसं नाहीय. आता म्हणजे खाजगी असू दे, किंवा सरकारी, तुमचं पंचेचाळीस वय आहे, तर तुम्हाला सरळ कामावनं काढलं जातं, असं परिस्थिती आत्ताची आहे.
होगं नाही ग खूपच विचित्र झालंय म्हणजे किती काही किती तुम्ही प्रयत्न करा आज काल पैशाला खूप महत्त्व झालंय गं. म्हणजे अ दोन जर विद्यार्थी असतील आणि एकाकडे जास्त पैसा असल तर तो पैशाच्या जीवावर त्या कमी म म्हणजे जास्त मार्क पडले जरी असतील दुसऱ्याला तरी पण कमी मार्क्सवर तो पैसे भरून लागून जातात त्याच्यामुळे पण म्हणजे जे श्रीमंत आहेत ते अजून श्रीमंत होत आहेत आणि जे बेरोजगार गरीब आहेत. ते तसेच अजून पण त्याच परिस्थितीत जगत आहेत.
मग काय आणि अगं तू इंजिनिअरिंगला पण गेलीस ना, तर त्यांची फी एवढी असते ना कारण की मी माझ्या लहान भावाच्या अ म्हणजे प्रवेश होतो ना कॉलेजचा त्यावेळी मी गेली होती. म्हणजे अक्षरशः अ सव्वा लाख दीड लाख अशी फी वर्ष झाला नुसती फी आणि बाकी त्यांचे अ जे काय बोलतात. त आधी मधी प्रकल्प असतात त्याचे वेगळेच आणखीन.
गण अ अगदी बरोबर आहे तुझं. म्हणजे माझ्या भावाला पण तो सिंहगड कॉलेज लोणावळ्याला होता. तर तिथे त्याला दीड लाख रुपये वार्षिक अ फीस होती आणि त्याच्यानंतर राहायचा खायचा खर्च वेगळा ही तर फक्त कॉलेजची फीस मग कस ना सामान्य लोकांनी कसं करायचं? बघ ना विचार करायची गोष्ट आहे जर शेतकऱ्याला वर्षातून दीड लाख उत पन्नास होत नसेल तर त्यांनी कशी भरायची फीस आणि घर कसं चालवायचं?
आणि तेवढं करून पण नोकरीत नाहीच आहे ना. म्हणजे म्हणायचा उद्देश काय पैसा जेवढा घालतोय निदान तेवढा पण पैसा बाहेर येत नाय. म्हणून आता कितीतरी विद्यार्थी असे आहेत आता मी ज्या भागात राहते ना, तिथे जर तू बघशील ना म्हणजे माझ्या सोसायटीमध्ये प्रत्येक घरातला एकतरी माणूस परदेशी आहे प्रत्येक घरातला. माझे मिस्टर सुद्धा बाहेर जाऊन आलेत ते शिकून आलेत बाहेर जाऊन ऑस्ट्रेलियाला. चार पाच वर्ष ते शिकून आले म्हणजे इथे तसच आहे म्हणजे इकडे बोलतात ना काय ते घरोघरी प्रथाच झालीये म्हणजे एक तरी बाहेर जातोच जातो. का तर इथल्या शिक्षणाला काहीच महत्व नाही असं झालंय.
अगं.. म्हणजे कसं झालंय आता विचार करायची गोष्ट आहे ज्याच्याकडे जे बघ बख कोटीनं पैसा आला का? तो बरोबर आपला देश सोडून चाललाय कारण बाहेर अ शिक्षणाच्या संधी शिक्षण मोफत आहे त्यांना म्हणजे काहीच खर्च नाहीय. तिथे पूर्ण शिक्षण मोफत होत आणि आपल्या इकडे इतकाल्या म्हणजे? डोनेशन द्यावं लागत तर मग कसं ना म्हणूनच तर मोठमोठे लोकं बाहेर देशात. जास्त स्थलांतरित होत आहेत.
हा आणि दुसरा मेन काय आहे ग? बाहेरच्या देशामध्ये कसं आहे ज म्हणजे जिथं तुमचं मेहनतीचं काम आहे ना त्याला प्राधान्य जास्त आहे म्हणजे तुमच्यातली स्किल बघ भले तुम्ही अडाणी आहात, अशिक्षित आहात पण जर तुमच्याकडे अ एखादी गोष्ट करण्याच जर तुमच्याकडे स्किल आहे किंवा एखादी गुणवत्ता आहे. तर त्याला प्राधान्य जास्त दिलं पाहिज जातं आणि त्यामुळेच लोक चांगल्या आयुष्यासाठी म्हणजे बाहेर देशात जाण्या पर्याय निवडतात म्हणजे अस झालंय सगळीकडे आपल्याकडच पण बहुतांश म्हणजे मुलं आता जातात बाहेर गावी.
हो गं मी पण हे खूप बघितलं म्हणजे
म्हणजे इंस्टाला पण बघते ना तर बऱ्याच अशा रील्स येतात की जे इथून म्हणजे इं आणि तिकडे म्हणजे एवढी छान त्यांचं जीवन जगत आहेत खूप चांगल्या पद्ध
आणि तुम्हाला तिथे गेल्यावरती म्हणजे तिथल्यासारखा भ्रष्टाचार असू दे किंवा कुठलीही गोष्ट तिथे होत नाही. जे नियमाने जेवढ्या गोष्टीचे पैसे द्यायचे आहेत तेवढेच तिथे द्यावे लागतात
ह् बरोबर बरोबर अगं म्हणजे झालंय कसं की लोकसंख्या जास्त वाढलीय आणि अ नोकरीच्या संधी कमी आहेत असं झालंय म्हणून हा जास्त म्हणजे प्रकार घडवू लागलाय
आणि अ दुसरं एक काय होतय सांग म्हणजे अ अ जे लोकांना म्हणजे बोलतात ना आपल्या भारतामध्ये अ जे अमर्णत आहे म्हणजे काय बोलतात त्याला संधी म्हणजे कुठे गेलं तर सर्वांना समान अधिक णे श न क म म्हणजे अ ज्यांच्या सर्व जातीय सम अधिक नसल्यामुळे सुद्धा नोकरी भेटत नाही म्हणजे ज्याची अ काही गुणवत्ता पण नाहीये पण, त्याला पण सरकारी नोकरी भेटते आणि जो चांगला आहे काबिल आहे पण त्याला त्याच्या कोट्यामध्ये त्याला अ काय बोलतात तो बसत नसल्यामुळे त्याला हे होत नाहीये म्हणजे त्याला संधी भेटत नाही असं झालंय
हो नाक तसच झालंय सगळीकडे स्टेज चाललू आहे आणि आता आमचे राजे टी व्ही बघत आहेत तर मध्येच त्यांना हे नकोते नकोते नकोते नक
काय नाही रे बाबा आता खरंच आणि आताच तू बघा आता आपली मुलं लहान आहेत आपण आता आतापासूनच त्यांना पन्नास पन्नास साठ साठ हजार फी भरतोय आणि उद्या जाऊन तू मला सांग हे लोक जेव्हा कॉलेज पास आ होतील त्याच्यानंतर जर त्यांना नोकरी भेटली नाही तर काय आपली काय हालत होईल म्हणजे एवढा खर्च गेलेला सगळा पाण्यामध्येच आहे ना
हो बरोबर आहे अगं अगदी बरोबर आहे म्हणजे काही हेच नाही राहिलेली आहे खूप म्हणजे बेरोजगारी आपली वाढतच चाललेली वाढतच चाललेली आहे म्हणजे बघ ना आता इंजिनिअरिंग करून सुद्धा काही काही लोक म्हणजे आहेत काही काहीना काही काही गेले त्यांच्याना आयी म ग म्ह जय पण आता परत ए आय आय परत त्यांना कितीतरी म्हणजे पुण्यामध्ये आत्ता मागेच एक बातमी होती की कितीतरी लोक काढून टाकली एका वेळेला तर मग त्यांना अ जॉब हातात असून नोकरी करत तसून सुद्धा भीतीचही नाका की कधी पण जॉब जाऊ श जाऊ शकतो
हो अगं आणि त्याच्यामुळे एक दबाव येतो ना कारण की जर समज आता तुला दीड लाख पगार आहेयेत तर तुझे खर्च पण तू दीड लाखाप्रमाणेच करतेस ना आणि अचानक जर तुला नोकरीवरण काढलं तर मग तुझ्याकडे एवढं दबाव येतं की त्या दबाव तणावाखाली माणूस आत्महत्या सुद्धा करतो आणि अशा कितीतरी केसेस झाल्या पण आहेत
ह्म हम् हम् बरोबर आहे ठीक आहे सर चालतय नंतर करते मी तुला हो हो बाय बाय
ओ चल बाय